हॅलो!
हॅलो!
हा बोल.
बोल की काय म्हणालतीस.
काय चाललंय?
काय नाही बसलो आता. जाऊन आलो चप्पल घेऊन नशशीिब कुठे पाऊस आला नाही.
आला नाही होय इकड पडायला लागलाय मग अशी पण ल होता पाऊस.
नाही आम्ही मगाशी बाहेर पडाणार मम्मीला म्हणलं जाऊन येऊया पप्पा आल्यावर अप्पाल्यान पाऊस मोटा आला.
हम्म!
एकदम मोठी एक सर येऊन गेली आणि मग थांबला. थांबलावर म्हणला म चल म.
किती मग अे आलेल्या ना वे इकड पण भरपूर पडला.
टुकडा बलता. ग ती एक पावसाळी सर येऊन गेल्यावर गेलो
मला सकाळीच मेसेज आलाय भरपूर पाऊस पडणार आहे म्हणून
कस काय
हवामान खात्याचा येतोय मला काय माहिती एस एम एस येतोय
मला त्या एमएसीबीच्या ऍप वरती ह्याच्यावरती
नाही ते वेदर इंडिया ट करतय ते वेगळं आणि मला परत हे येतय एस एम एस येतोय आज ह इकड इकड मोठठा पाऊस पडणार इथं तिथं हे होणार अलर्ट ह सगळे येत मेसेज तेच माझ्या फडणवीसांबरोबर चांगले संबंध आहेते
होय होय एकदम खास
त्याच्यामुळे मला येत असत्यात असं अधून मधून मे हा तेच ते अस झाले बाकी हा
जे परवा आमित शहा येणार होते त्या वेळेला पण पहिला फोन मलाच आता येणार आहे तिकड म्हणून अ म ते तेच म्हणले त्यांनी आपल्या माणसांनी दिल्यावर बाकीच्याना काय द्यायचं, म्हणले म्हणून जरा आपल्या माणसासनी माग ठेवलेय.
बाई साब
त्याच्यावर पण माझ बोलणं झालं कि त्यांच्या बरोबर. त्यांनी म्हणले थांब जरास.
अवघड आहे बाबा व्हायला पाहिजे.
नाही नाही सांगितलंय, तुझं माझं बोलून घेतलंय मी त्यांच्या बरोबर.
घेतल्यास नव्ह शेऱ्याच पण घेशील का नि शाने बोलून.
नाही पहिला म्हणले तुम्हाला घेतो. त्याच तोवर सेट आहे जरा तरी मी बेरोजगारच आहे टॅगच आहे तुम त्याच्यावर त्याच्यामुळ, पहिला तुम्हाला अम्म तो कुठ म्हणतोय खरं मला जॉब पाहिजे म्हणून.
बसला रडत.
हा असं नसतंय साईड बिझनेस काहीतरी पाहिजे नाई. नोकरी प्लस बिझनेस म्हणल तर जरा ठीक आहे. नुसता बिझनेस म्हटलं तर जरा टफ जातं ते.
होय आणि ती शिऱ्या करतय काम त्याच, काय नसतय खर घरात.
वाटणेदार आहे ना, त्याच्यात मधी. असय काम. ते कस जोड्याला एक जण पेड्याला एक जण असय ना, त्यांच्याकड
तेला मधी काय म्हणलं, म्हणलं हे बघ जेवढंच त्या भावाला करायचय की नाही काम. सगळा बिझनेस दे म्हणल एका महिन्यासाठी.
हम्म. हा मग डिझाईन पण कर म्हणाव. साईट पण इन्स्टॉल कर साईट पण व्हजिट कर
बगुंदे त्याला तिथली म्ह तिरे धावपळ किती हुत्या त्याची अक्कल येऊ दे.
हम्म कळू देे मग.
हम्म. शिऱ्या म्हणतोय तेला द्या,
म्हणजे आहे ते पण म्हणजे ग्राहक, सगळी दारातच येऊन बसत्यात.
हाय त्योबी सगळा बिझनेस की मय आत्ता पण उभा केला सगळा कोल्याप सुटती
पणाय सोड
म्हणल भावा तू, परत गेल्यावर परत उभा करशील खरंच्या वेळेला तुला त्रास होणार नाही का?
पण तो काय करणार आहे तो कोल्यब्स करणार आणि परत होत तस याला म्हणणार तू, कर परत असं झालं तसं झालं आणि परत त्रास दुसरा डबल उसबती त्याची धायस की हम्म ते ते काय ऐकणार आहे आता तूच, सांगितलं ते ऐकत नाही घरात जाऊन दंगा करत
तेव्हा सांगतो की त्याला बरोबर.
म त्यो एमपी एसीच्या परीक्षा देत होता कु सिलेक्ट झाला नाही होय तो.
नाही झाला नव म ते सांगितलं ना, तुला मध्ये मी विषय त्याज्य त्या ह पी एस आय च्या पोस्टला ती पहिली निघालेली परीक्षेत
त्याचं तोंड बघून घेतलेलं ग काय पी एस आय म्हणून?
पहिली जी प ज असते ती त्यांतर ती प्रि असते ना, त्या ते तिला गेलाच नाही.
मग डायरेक्ट मेन ला गेलता.
माला फक्त त्याला फक्त ती जिल्हाधिकाऱ्याची पोष्ट पाहिजे होती.
उग कारण सांगाली ह्याच्या हातनं होत नव्हतं म्हणून आपलं मोठं मोठं मोठ्या सांगाल इथं आम्ही अभ्यास करायला लागलो आम्हाला माहित ते की जिल्हा अधिकारीला काय लेव्हल चा अभ्यास करायला लागतो
मग काय खुळयाचा बाजार
एवढं सोपाय होय म्हणावं सगळं
ऑल इंडियाचा अभ्यास करताना वाट लागलीया
इथं सील्याबस बघून डोळं फिरायला लागल्यात म्हणावं
मग काय
असलं
सिलॅबस उघडलात की मला झोप येतीया
आता नेटवर्कच्या न धनाजी पाटील सरांच्याकडनं घ्यायला पाहिजेत. ऑल इडिया त्याचा जा्यादा करून सिलेबस शंभर मार्काचे इलेक्ट्रिकल इं इंजिनिअरिंगच आहे आणि शंभर मार्काचा बाकीच
नेटवर्क माझा जेन्युअनली चांगला सब्जेक्ट आहे.
मला नाही येत.
मला मला त्यांच्याकडनं नोट्स घेऊन मार च वयद नाही आहे.
अस हाय वय बर ठीक आहे ठीक आहे. मग पॉवर सिस्टीमच्या तोमरे मॅडमांच्याकडन घेऊया.
इ चांगल्या असत्यात खर. सगळ्या पीएच डी असतात ग त्या आपल्याला काय क
असत्याात म्हणू नको नसत्यात म्हण त्यांची लँग्वेजच कुणाला समजत नाही.
हा ते सांगवले ना ते. आपल्या काय करत घी
त्यांनी आपल्याला लिहून दिलेल्या आणि आपण सर्च केलेल्या नोट्स बघ किती फरक आहे तिथं.
होयच कि म
अव आपला आई टी आय जरा बऱ्यापैकी ये जर घेऊन आपण आपण जर अभ्यास केला असता आतापर्यंत पीएस वन आणि पीएस टू काय सुटला नसता सोड.
जर त्यांच्या नोटस कळून जर अभ्यास केलेला असता आपण
हम्म.
कसंदला सांगतो. कोलीन डावाज सुद्धाच. जर त्यानुसार कळत असतील तर काय विषय नाही.
तपासते रे. ळ आ एससी पेपर एवढा तपास म्हण विचार कर की तू.
होय.
मग मी तुला सांगू ऍप्टीट्यूड मध्ये तर जादा करून प्रश्न क नी पर्सेंटेज पर्सेंटेज वरतीच असतात.
त्याच बहुतेक वेटेज जादा वाटत पर्सेंटेजच ह.
इस्रोच दिल्या मी परीक्षा
नाही अ तू बघितलास नवं तुला माहित असल की तू दिल्यास म्हणता तुला माहित आहे असाल की पर्सेंटेजवरती जरा जा्यादाच प्रशन असत.
दम अशी रख.
पण जादा बघ तू प्रश्न मोजून बघ आता परवाचाच मी पेपर दिला की नाही त्याच्यात जास्त करून सगळं पर्सेंटेजच होत जे मला येत नाही. ह.
तेच कि पर्सेंटेज तर जास्त असत. पर्सेंटेज सोप पण असते खरं कस. ते अजून कॉन्सेप्ट क्लिअर नाही आप ते सांगालोय त्याचा कॉन्सेप्ट प्लेरनाय.
मला ते परवाच सर आहे बघ आपल्याला रिझनिंग मधलं ते ब्लड रिलेशन शिकवलेला. ते तर मिळाला पाहिजे बघ ते शिकवते ना जन्नतच मग असं जाता -जाता येवुन सोडवतो मग
एक चार तासात कळालं काय नाही.
आता ब्लड रिलेशन बघतो परफेक्टच होते आपलं. हा आज पाठवलेलं पण चांगलं शिकवलंय कोरिंग डी कोडिंग
आज पाठवला आणि बघितलाच नाही.
नाही एवढा मोठा काय नाहीय सोड ना बेसिक म्हणजे असं स्टार्टिंग शिकवल्या. पण इन डिटेल मी शोधायला लागल सापडल की देतो की तुला
चल ठीक आहे ते जी नोट्स काढ की आधी
कशाच्या?
या सगळ्याच्या
नोट्स म्हणजे मी काय करतोय, त्यान जे दिलेलं असतय ते न्यूमरिकल पहिला मी सोडवून बघतोय. मग थांबतोय, मग त्यान सोडवालेल बघतोय सगळ. कस सोडवलंय ते. आणि त्याचा आणि त्याच मग जरा मेळ घालतोय. मग बरोबर अस असल तर बरोबर असलं. मग बरोबर असते सोड शक्यतो, कारण पहिला कन्सेप्ट क्लिअर करून घेऊन घेऊनच मग ते न्युमरिकल सोडवायला घ्यायचं.
हम्म
आता तेन सगळी नाती शिकवल्यात ना? पहिल्यांदा मग तेच्यामुळ न्युमरिकल समजतंय शक्यतो.
ते बी हाय खरं.
मग काय आणि म्हणून मी तसच करतोय आणि तसं मी लिहून पण काढलय सोड, पाहिजे असलं तर पाठवतो तुला.
हा मला पीडीएफ करून पाठव.
हूम लिहून पण काढलय की मी.
हे असं तिरक लिहिलेलं बघितल्याशिवाय अभ्यास होत नाही.
पण मी काय करतो सांग आता जेे जे आपण कोडिंग, डी कोडिंग वगैरे करणार काय की नी म्हणजे तेन ज्या ट्रीक वापरल्या त्यात पुढं कंसात मराठीमध्ये लिहितो तेन काय केला ते? म्हणजे आपल्याला बर जाईल जरा, आस समजायला. म्हणजे हा ये न पहिल्यांदा अल्पाबेटीकली ए बी सी डी उलटी लिहून घेतली. मग त्याला नंब्रींग केल, अशा स्टेप लिहिल्या तर म्हणालोय तुला
होय, तरच कळणार हाय ते.
हा पहिला कस पहिला कस मग. आता जर सोडवलं आणि नंतर मग परत आपल्याला थोड्या दिवसांनी बघायला गेलं की काही समजणार नाही. असं आता ते मला सकाळी बघताना समजलं की. ते ब्लड रिलेशनच एक समजल सोड पण हेेत. या बाकीच जे न्युमरिकल असत त्याच्या स्टेप्स कंसात ल्यायलाच पाहिजे काय केलं ते आपण.
होय होय
मगच सोपं जाणार ते आपल्याला काय केलं हे कळल्यावर.
तेचा अभ्यास नीट करायच पाहिजे.
ह्म आता जा्यादा करून ते क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड अवघड आहे रिजनिंग. रिजनिंग काय. जराला लॉजिक लावलं की सुटतय पण ते अवघड आहे.
हम्म! मी काय म्हणतोय त एक शंभर मार्काचा चौकन मोदाच क्वेश्चन द्या.
ते सांगू काय मी तुला रिझनिंग आहे बघ रिझनिंग. ते रिजनिंग कस आहे सांग त्याच्यात एखादा युनिटच म्हणजे वेटेज. एक चार मार्क दोन मार्क असा आहे. आणि प्टिट्यूडच वेटेज बक्की.
गेट मध्ये पी व्यापारी.
रेंजनिग जेवढ युनिट आहे तेव्याच वेटेज कमी. आणि आपलं हेच आहे की नाही. कशाच क्ांटिटीटि प्टिट्यूड त्याच वेटेज जादा आहे.
तेच की
हम्म!
मला काय वाटते माहिती सांगलोय मी.
हम्म!
ण मोदा क्वेश्चन सगळे आहेहिजे शंभर मार्क.
कुठलं तरी कोण ते परवा मी क्यूब क्यूब पाठवले हो्हते क्यूब
नाही गेटच्या पेपरमध्येध्ये पता माहिती काय? यात च हुकून कितीेत मोजा.
हा हा आलेला आलेला हकी.
अच्छा!
ते चौकन मोज चौकन आपण मोजल्याला न. आपण मोजल्याला युनिट नसततच ती काय तर वेगळंच कॉन्सेप्ट असते ती.
नाही नाही माझं बरोबर असत त.
परवा मी हे बघालतो बघ मी म्हणलो ग तुला वेन डायग्रॅम बघूया आता म्हणून.
हा.
फोन कट झाल्यावर मला परत लाव फक्त.
लावणार की
वेंडायग्रॅम वेंडायग्रॅम बघितलो बघ त्या वेंडायग्रॅम मध्ये क्वेश्चन आलेला काय. अशा स्क्वेअर स्क्वेअर होत्या स्टेप स्टेप स्टेप न. आणि त्या स्क्वेअर होत्या की नाही. त्या मोजा म्हणून सांगितलेलं ये सगळे चौकून किती आहेत ते किती क्यूब आहेत. सॉरी किती क्यूब आहेत पण मी लॉजिकली जे सोडवलेलो. त्याच्या दुप्पट काय तिप्पट क्यूब होत ते.
बाईसाब
कस केला माहितीय का त्यान पहिला फिरक घेतला एक प्लस